हल.
हॅलो.
हा बोला क हा हा आवाज येतोय बोला क. हॅलो.
काय करायला आज.
बसले बघा तुम्ही.
मीथून बसले. ती सॅम आणि शिवकन्या आहेा का नाही माझ्याकडे बघून हसाल्या.
होय का.
मुूर्खा येत त्या भांग पिऊ लागत.
काय ना.
आणि काय.
आणि काही नाही बघा बसले नाही जेवले जेवले तुम्ही.
हो मी पण जेवले.
हो का आणि काय म्हणता तुमची ओपीडी आवडली की नाही.
हो तुझ काम आवरले की नाही.
आम्हाला आज काही कामच नव्हतं आज ऑपरेशन बी. प्रेशन पण काय नव्हते ओपीडी पण काय नव्हती तुक तुटकशी होते.
हो का.
हो.
काय काय जेवलीस तू.
मी बूची भाजी. चपाती दयचमटी भात.
हम्म.
हम्म.
हो का?
हो हो तुम्ही काय काय खाल्लं.
मी लापसी आणि मसाले भात.
हो का ह हा हा कापस म्हणजे काय.
सोजी सांजा
सांजा वय सांजा म्हणा कि मग
असं लापसी म्हणून हे जात. मग एककाना चां समजत नाही म्ह मी लागत. सांगितली लाग सगळ्यांना माहित असते ना.
ओके ओके आणि काय म्हणताय. तब्येतन बरी आहे का बरी आहात सांगा तुम्ही?
नाही ना प्रोटीन इनफेक्शन झालंय. सर्दी झाल्या मला तुम्ही वायरल सोडलाय सगळथ.
नाही मला तर काही नाही ल होत स ते सॅमला झालं होत.
ह.
सॅमला झाला होता माझा घसा कमी आला होता आपण जेवून आल्यानंतर न आता अनेकदा सुख मागा लागले म्हणताना माझं कस धु
मला आज इच्छाच अगली सूट प्यायची घसा.
कसा दुखालाय माझा पण सोडा.
पण जाऊया का प्यायला.
कधी?
आता
ते शिवकन्या मॅडमने संपदाला विचारा क काय म्हणतात बघ जाऊन येऊया.
ह ही सॅम काय म्हणाल्या माहितय का आता त्या दोघी ठव कन्या आणि तू जाऊन मिसळ खाऊनला मला सोडून आणि काल तुमच्या मै सोबत जाऊन खाऊन तुम्ही मोमोज खाऊन आला.
कधी मोमोज खायला गेल ना
मी माझ्या फ्रेंड सोबत गेले न्हते काल सांगितलं नाही का तिचं काल लास्ट पेपर आहे सांगितलेलीि मी सांगितलं मी काय म्हणली मग तिला हॉस्पिटलच्या कुणासोबत गेलोय का मी माझ्या फ्रेंड सोबत गेलतो ते सांगत होती नाही तुम्ही मला सोडून गेलाय म्हणून सांगाल ती
वििचारा की त्यांना सूप प्यायला जाऊया का मला पण पिू वाटायला लागलंय गरम गरम घसा दुखालालाय कमी आलंत ते कमी आलं होतं आणि दुखालंय
हो का माझ पण कमी त्या दिवशी माझा घसा दुखत होता कमी आलता ते पिलेवर परत आणि आज सकाळ पाासून ये आलंय माझ
मला मगापास न व्याय लागय पाणी चेंज झाले काय झाईल कुणा असबतो
काय मला व्यवस्थित जेवण पण गेल नाही मी राईस पण तसच सोडलोय
होय
फक्त आजारी नको ताप एवढेही आयले नको
व्हायरल ते एकमेका मु होतयच हो आणि वातावरण पण बेकार आहे ना
होय नाही ताप आला त मग म लवकर हे होत नाही मला
कव्हवर होत नाही का
मेन म्हणजे हे घसा माझा परत खराब होऊणे आणि सर्दी होऊणे एवढंच
हा चव पण काय लागेना झाले जेवण कडूकडू सगळं लागा लागले
होत
अं
उलट्या आल्यासारखं होत असं मळमत
नाही मला तसं काय विना फक्त कडू झाले
असं हा काही टेस्ट पण लागत नाही तेच असं कडू झाल्यासारखं कडू झाल्यामुळे विटयलासारखं होत
हा हा
हम्म आणि काय आज नारळ कोणत फोडले. खोबरे खाणार आहे काय
नको बाबा आज आमवशा त्यामुळे फोडले असतील खायच नसते
कोण सांगितलं
अह होय आमश हाय त्याम फोडलाय न ते उगच हे नको बाबा कसा दुखलाय मला तर काय नको खावा तुमला खायचं असेल तर
हो का बर तो टास्क पूर्ण झाला का
चालू आहे
चालू आहे का बर आणि काय
काही नाही बघ निवात तुमचं काय
काहीच नाही
हा आमच्या आता धुडकूस झालाय बघा नुसता सर नाही आहे तर
होय का संडेची फिलिंग घ दाखवून
होय
मी काल चप्पल घेतले
कसलं
वॉकवे मध्ये दोन घेतले
हो चांगलंय बाबा तुमचं काय
काल खायला गेलो मग असंच फिरत फिरत तिथं गेलो मला एक घेतले मम्मीला एक घेतले
चांगलाय घलून आलं नाही का?
नाही हिल्सच आहे माझं हिल्स मध्ये घेतलंय मम्मीला हे घेतलं फ्लॅट घेतलं
अ ह
हम्म
फिरायकच जाणार आहे तुम्ही
फिरायला कुठे कोणकण
तर परवा म्हणलेला आ मला फिरायला जाणार आहे मी म्हणून
ए ते वन डे कुठे तर अजून काय फिक्सन नाही नाही
हा बरं ठीक आहे
म्हणजे दुपारी जाऊन संध्याकाळी सात वाजेपर्यंत याय एवढंच
हम् चालत क
मग मला सुट्टी नाही आहे ना
घ्यायची शुक्रवारची तुमच्या असते्याच क असंत
ह हा आता मी मंडेला जाणार होती ना मग सुट्टी नसते ना मग ते बघूया या फ्रायडे ला
हा चालते ते
मला जेव्हा वेळ असतो त्यावे हसको टाईम नाही राहता
ओके ओके स आहे का
हम्म
हम्म अच्छा आहे
असंच असते आचं कायम कधी वेळच भेटत नाही मला असते तेही त्याला असते त्याला असते तेई मला नसते हम्म
ह ना
मन कठी
चालते फ
बरं चालेल मी ठेऊ का
का ह